हॅलो
अरे कॉल होत नव्हता काय
हम्म
त्याच्या नावाजे नव्हता
काय हू लागलं काय माहिती नेटवर्क नव्हतं कायनु.
माझ्या कुन तर लागला.
काम माहीत माझ्याच व्यस्त म्हणू लागलं.
व्यस्त काय मी आता थांबल हो तुम्हाला त कॉल येऊ राहिला.
काय मग मी कॉल लावू लागलो पाऊ जाऊ द्या म्हणला तू आला मग म्या कट केला.
भागत नाहीय गताजन्म.
काय म्हणजे वेस्ट म्हणायलागलं फक्त लागेल मला वाटायला.
सबमिट जागते.
ते मागचं केलं सबमिट आता हे राहिलं ना एक राहिलं ना अजून.
एक
बाकी काय चालूय.
बाकी काहीस नाही भाव निवांत.
हो का.
हां.
तेच म्हटलं बा काय चालू आहे काय नाही.
का आता काहीतरी करा पोरली टोक टाक चवली पोराच्याकड.
कशा ची?
पीले मस्त आता.
हा.
म चला काय केिळी वळ वैररी.
ह ह ह.
तेमरे दरवाजाला लाथा मारू राहिले.
हो का?
कायगोल तोटवली काय माहिती.
हम्.
तुलूप लावलच्या रूमला.
डबल लावलं का.
म्हणजे आपल्या साईडच्या
हो ना तोलड होतय ना?
हम खूप लागली त्याला
तुडो हों र डबल लावलं काण मग?
रात्री पहिला मी खुलप लागल होत पहिले पहिले म लागल.
चिरागणं तोडलं होतं बा तब्बल लावलं काय माहित. ते साईडची का?
हा साईडच्या आपल्या.
आपल्या साईडची
हा त्या आडेची.
तीला कस कागुलपाववर समोर.
अडनी गुठ्ठे गुठ्ठे हा.
ते प्लाउड नव्हं काय नाही.
पूरततून गेल ते म पण आता ते कुलूप तुडवला वाटतं.
हो का? जाजव्हा तोडू दे.
आपण तरी काय करा?
हम्.
हम्म.
बर.
फुडफुड वातायला की,
ये
हम् हम, म बाकी काय,
ते काहीच नाही आता, एवढा पेपर झाला का लई टेन्शन मुक्त होईन म्हे,
व यार पेपर बॅकच्या पेपरच, लय टेन्शन राहते रे,
खरच ना,
जे होईल ते होईल आता, एवढ टेंशन नाही घ्यायचं.
हा ते तर आहेच की, आता टेन्शन नाही घ्यायचं काही, नाही.
आता आपल्या, आपल्या हातात जेवढं तेवढं करणार हा, येन तरी पहिला, हाव,
का चालू झाले, कॉलेज मध्ये पेपर आता.
नाही, नाही,
नाही का,
गेम तरी पहिले,
हो का, ह,
इन त्रीच झाल्यावर मग बाकी,
आमच्या इथं भैया सोलार सोलार व्हायले, का म्हणजे त डायरेक्ट ती प्लंट व्हायली मोठाली की
हा,
ते कशाच आहे, म्हणे ते कश थ्रू आहेडायरेट,
ती कंपनी
ते डायरेक्ट आमच्या इथं कमीत कमी, दीडशे, दोनशे, एकरवर राहिले. तमारावर,
ती कंपनी वावर एक, भाड्यान घेतली.
हा तेच, तेच,
त्याला पन्नास हजार, महिना महिन्यानी वर्ष, एकरला,
ते पुरते का?
पण ते कंपनी, तीस वर्षाचा बॉन्ड करून घेते.
हो ना तीस वर्ष त्याच्या, ताब्यात जमीन देऊन टाका.
हा आमची दे विचार घालता, पण मग आम्ही कॅन्सल केलो,
त्याच नाही तीस वर्ष द्यायच्या, ताब्यात त्यागं जमीन,
हम्, कंपनीला काय पैसे आले जात्या, त्या घेतली नावर करून काय करतो.
काय करू शकतो, आपण मग.
प्राईज करता नाही आपला,
हम्म,
त्या मुळ च वांद्य, हम्म
त्याच्यामुळे मग विचारी, दमम दममन मग, आपणच पूर्ण वावरर, आपल्या याच्यामध्ये सोलार टाका आपण आपला खर्चानं.
आपल्या द्यायची लाईट विकत,
मग लाईट विकायची,
हम्म,
त्याला कर्ज जवळपास कोटीनीन,
हा जास्त ह त्याच्याहून त्याचा हुन, जास्त,
या मग जवळ हाय ना,
आज जवळ वगैरे असलं तरी बी एकच्या वर जाते सगळा खर्च
हा वावराचा वगैरे
हम्म बरोबर करण ते वावर
तर मग प्रॉफिट तेवढं ना
पूर्ण तारकुं पण लावणं आहे ते सगळं
प्रॉफिट बन मग तोड
हा प्रॉफिट तर असणारच झालं की
ह्
हम्
प्रॉपड म्हणजवळपास किती पंधरा सोळा रुपये युनिट राहील
हम्म
दिवसाला आजारविण बनलं किती होत्या
हा बोले होता ते पैसे
अ अर काल जास्त वीट तयार होईल
हा मग किती होत असते आपल्याला त्याचा काय अंदाज नाही अस
का मला सांग हम् आठ बाय तीस
हम् हम्
एवढ्या जागेमध्ये ते दीडशे युनिट तयार करतं
आठ बाय तीस मध्ये
हा
हम् हो लई तरतरी
लाक कननट ल लाक
हो ना
एका युनिटचे ज पंधरा रुपये तरी धरले किती उरली
ते व्हाहिलेच ना
पंधरा गुणली एक लाख
विचार कर ते किती वीट वहिले ते
जवळपस एक कोटी पन्नास लाख दिवडी कोटी बरच निस्तमहिना
महिन्याला दिले तर फिटून चालले पैसे आपले
दीड एक कोटी रुपये महिना उरल महिना
हम्म
मग काय आपल्याला चार कोटी का लागत नाही काय अडचणी येत
हो
मग तेवढ लोन भेटते आणि एवढ असलं तर
लोनच तर वांदे राहत ना ते डबल म्हन धरताल आपलं सक्सेसफुल नाही झालं तर मग
हा परत टाकीे ल ललवस म
लई लाॉस्ट मध्ये काय सगळं हे होऊन चालेन ते
हम्म
त्याच्यामुळे तो आणली सगळी
त्याला काहीतरी सबसिडी पाहिज होती
हम्म तस पाहिजे होतं काहीतरी मोठा प्लॅन म्हणजे मोठ्या प्लॅन साठी असं पाहिजे कि बा अ साठ साठ टक्के सरकार देईल सध्याची नंतर तुम्ही द्या बिनव्याजी कर्ज असं कायतरी पाहिजे होत त्याला मगून
बिनवाज आहे ना
भिम्याची कर्ज आहेच किती असं भेटायलाच किती
भेटतो कुठे बदल
हम्म
एक कोटीपर्यंत भेटत ना
तेवढं भेटेल का
भटत
ह
हम्म
आपली जमीनवर असली काय अर्थने नाही
हा
जमिनीवर डिपेंड होता
हो का त्या वाळूवर बसलो हा
एक कोटीपर्यंत याेत बँक
देतील का
बिराजी
बँक कश बीन वाजेलरी
मग आपल्याला हे अण्णा साहेब ते देशमुख भेटत ते
मग ते बिनवाजी एखाद्या योजनेतूनच भेटायलाग लागेल ना बिनवाजी बँक असं डायरेक्ट कस देईल
बँकेतेतऊन देत त
ते बँके थ्रू राहते बँक देत म्हजे की हम्ही गव्हर्नमेंट घेत ग्हर्नमेंट देत असाल ना काही त्याला ज काही तर व्याज गव्हर्नमेंट देत असाल ना
हा गवर्नमेंट द दि ना
हा मग तेच काहीतरी योजने थ्रूज कराव लागे ना आपल्याला
हम्म
हम्म वाळू ढण चालू का टॅक्र आमच्या नदी तून
एवढं लवकर
हम्म झाल लागली ना अकरा वाजली ना तर लागली काममध्ये दोन चार चार एक चार पाच वाजेपर्यंत वढतात
आमच्याकडं अकरा वाज्यापासून सम सुरु होत्या कशाच्या माहि का पग टोलला करवेचल आपपोर अपोर काही
आता इथं पोहर तू सांगतो आमच्या फाट्यावर बसलथं जिथं जिथं रोड आहे कासा म्हणजे जिथ दुसरीण जाईट होते तिथेथ एक वर्ग बसेले
माप देतच होता
हम्म
गाडी दिसली त्याला एक वॉल टॅक्टरी कळली कडे लांबपास
हम्म हो पाते
माझा मित्र करतो एक गावात म त्यां लग्न पण येई अजून हॅलो